हा
हा तेच लागतंय काय बघितलो तुम्हाला विचारून हे करायच म्हटलो हा हा म्हणजे हे होत नव्हतं नई ते कायतरी सबमिट त्य हे करा अस म्हणालत मगं तेच लागतय काय विचारायला बघायला हे केलो आहे ना वेळ? काय आणि
नाही नाही हाय की बोला तेच घेतलेलो मी ते करायला ट्रान्सिंग
हा हा तेच आता दुसऱ्यांना पण म्हणजे ती दुसरी पण लावाजेत मला मग ते काय दुसऱ्यांच म्हण बोललं म्हटलं आणि ते मग लागलं नाही म्हण तेनासनी
हा हा म्हणजे त्यांचं पूर्ण झालंय हो
त्यांंच झालय काय?
त्यांचं पूर्ण झालं असलं ना तर मग आप ते ला लागत नाही
हा हा हा
आमचं कसं आत्ता नवीन आहे ना
हो ती पण त्यानी पण नवीन चय म्हटलं पुण्याच होत
होय ह.. ह.. कुठ लागल काय सांगत
काय येतय मग तरी म्हटलं तू ओळख नाही मगला कोणाच न तेन म्हणजे मॅशस करू काय हे करू नोडस
हा मग काय म्हट केला फोन?
का त्यांनी लागाला झालंय मग त्यांनी पण म्हलंय तुम्हाला लावायचं म्हणाल का ते दुसऱ्या दि तुम्ही बोललाय असं सांगालय म्हटलीत तेन्ही हा मग तेच नाही म्हणाले ते आशर्य तेच नाही विचारतो म्हणाल ते मग काय करते का
मी पण आता श्वराला लावायच स म्हणाल तो खरं त्यात तर ह्याच्यात मेसेज आला की ग्रुपमध्येध्ये
हा
ट्रानझेक्शनच महत्त्वाचं आहे ते पहिला करा बाकीच्या टास्क नंतर करा मगून तुम्ही वाचला स
नाही कज ना
वाचाय नाही सा ते हे मी टाकले की ग्रुप ऍडमिननी साक्षीने टाकल्या
हा हा
ट्रान्झॅक्शनस आपलं आले क का नाही रेड कॉरडेड ते रे कॉडेडचं पहिला कारा म्हणा आल्यात दोन दिवस
हा हा हा ते हे करायच करेक वाड करायचं
हा ऐकायचं आणि रेकॉर्ड करायचं ते
हा हा त्यांचं ते काय सांगितलं ते ऐकायचं नाही
हा लिहायचं ते तुम्हाला आले काय
नाही होी
नाही हा हा ते ज्यांना मला आलंय तेच पहिला मला आलेलं मे जेना ज्यांना आलेय ते त्यांनी करा म्हणालेत पहिला हे नंतर करा म्हणून मी तुमचा झाल्यानंतर ना ते मेसेज वाचला आणि कुणाला लावलाच नाही मग फो हेच पहिला करून द्यायला हे त्यांना पाहिजे आहे ना पूर्ण दोन दिवसात पूर्ण करून द्या म्हणालात म्हणून म्हटलं हे कस हा हे कसं उद्याच्या दोन दिवसांना आ लावलं तर चालते नाही हला काही इमर्जन्सी नाही म्हणून मग आता म्हटलं तुमचा तर बुया धा
ह
ते नसल्यामुळे तुम्हाला माहिती नाहीवडत
हा हा ते बघतो कि मु काा ते म हिजळ बघतो की
हा हा म्हणजे तुम्हाला आता कुठला ह्य टास्क पहिलाला
होय होय होय
हा त्यामुळं मला तो दुसरा- आला रेकॉर्ड हे रेकॉर्ड ऐकायचं आणि परत टाईप करायचं.
हा हा हा होय म्हणालत्या ते आशार त 'काय अजून आले नाही मग त्यांना विचार तो असं कसं काय काय?
ते सांगालेत की त्यांनी ग्रुप वर सोडालेत की कुणा कुणाला पाठवलेय त्यांच नंब्र.
हा हा हा मग ते नंबर कोणला इल तस सोडल्यात वाढत ओ मग
हम्म हम्म तुम्ही दिलायसा नंबर लिहून? म्हणजे ग्रुप व सोडलाय
गेले
हा हा मग ते आता थोड्या थोड्या जणांना- देणार मग तुमच म्हणजे. कधी नंबर इल तवा. ह मग ते पहिला करून द्या. जेवलो मग ते ते ऐकत ऐकन.
हा हा हा मी तेला म्ह तुम्हाला फोन करूनच. तिकडच म्हणालतो. मग लागत तर काय बघा. म्हटलं दोन तीन वेळा लावलो. त लागलच नाही. म्हणताना आणि मग हे केलं.
आणि फोन आलेला की तुमचा साधा- आपण
हो आलत त्या मिसकाल हे झालत चुकून. मी आता दुसऱ्याच नाही. अत समान येईल ती
हा मग ते एक रिंग झाली म्हणुन म्हटलं मी आता चुकून लागला अस चल म आता आणि परत लागला दोन वेळा चुक चुकुन लागला काय? आणि एकदा मगाशी पण लागल होय ती नम्र सगळे असल्यामुळे काय कळत नाही क नी. हो माझं पण तसच झालेलं दोन- किती दहा पंधरा नंबर आहेत. काय कुणाशी काय माहिती सगळ्या सगळ्यास्नी लावलेला मी तर-
तेच लागतय का बघायला अन् लावलो. म्हणजे अजुन मी लावलोचं नाय काल एक लावलेलो. कॉलं सासूस आमचे ते अन् तुम्हाला आता एक लावलो मी म तुमच आल्यालं तेच बोललो नी हम्म म्हणुन तर
चार लावलेत आणि त्याच्या नंतर दोन आधीचे हाईत ते तेवढंच
हा
नाय लावलं.
कुठं ते धाडस होई ना तर लेकडा हो असतं गोल मुळतं एक एकजन असु
असं म्हणजे लेडीजच लावायचं आपण फक्त हं लेडीज कोण कोण नावं असतात एकेकांची नावं पडत नही काय वेगळंच अस त्यास्नी नावं म ते लेडीज दिसते. त्यांनी नावं त्यांचीच तेवढी नंब्र घेतलय. आणि आता
मग तुम्ही सेव करून घेतलाय काय? काय?
नाहीं लिहुन घेत लेल वही वर मी नावं.
हा हा हा
अस केलंत हा हा हा नंब्र लिहून घेतलेले लेडीज दिसतात त्यांची नाव तेवढी दिसतात ती आ आणि मग ट्रू कॉल ला नाव पडतयेच. कि आणि नाव म्हणजे नाव काय आता आपल्याला करायचं असतय नुसतं आता बोलायचं तर हाय.
बोलुन झालतं आपलं बस
म म्हंटलं बघुया तरी लाऊन तर कोणकोण आहेत बिझी कोणकण उचललाच नाही फोन असग म कसं ओळख असली की वेगळं
होय होय ओळख नसते त्या ती पण पु पुण्याची ती पण म्हटली कुणाच ओळख नही मला असं म्हटले पुण्याच्या आहे मी पुण्या असुन तुकडनं फोनही करणार मला म्हटलं
त्याचा काय प्रश्न नाही सोडा पुण्यात असल तरी मी काय बोला फोनवर तर हे ते अस होय फोन वर बोलला मग दहा मिनट
हा नाही अजून बोललो नाही मग ते नुसंत साधगाव कॉल लावलेलो मग त्यानी म्हणजे पयला लावले मला म्हणजे करू काय म्हणून मग करा म्हटलेलो पण त्यांनी काय ते ज म्हणजे झालं नाही म्हंटली ति
होय
हम्
मग आता परत तुम्ही करून बघा कि त्यांना लागत असल तर बोला तुम्ही कारण त्यांनी त्यांना लागत नाही तुम्हाला लागतोय का बघायचा त्यांना म्हणा की तुम्ही तुम्हाला लाग ना तर मी करून बघतो माझा लागतोय का बघूया
हा तेचकी तेच त्यांना म्हंटल मी करून बघतो म्हणून ते झालं नाही लाग नाही म्हणता मग तुमच्या ह्याच्यावर बघितलो
होय त्यांना लागला नाही
नाही हे झाले नाही
हम्म हम्म
काय आवरलीस
अ असा काय जेवलोय ते हेच करत घे मोबाईल घेऊन बसलेलो
ते मोबालचा एकदा वेड लागला की नाही चालूचेय
हो आता चेन पडत नाही चे संपल्या शिवाय काम आहे म्हंटल्यावर हे होत नाही ना काम पूर्ण कराय पाहिजे काम पूर्ण कराय पाहिजे अस होतय आता त्या मुलग्यामची तीन वाजता आता काय करू देत नाही मम्मे तू झोप मम्मी तू झोप माझ्यापाशी अशी करत्या तू हाय परयंत तो ती नाही तोपर्यंत काय केलं तर के मग तिला ज व गेलं त्यांनी मला पण जाऊ मी पण तिथेच झोपतोय तिच्या बरोबर म्हणजे झोपल्यावर नाही नाही कंटाळा येते जप लगेच या लागत्या जरा सकाळी साडेपाच पाहणेचा साडेपाच पाहणेचापर्यंत त मग ते दुपारी झोपी त्या हम् संध्याकाळ आणि आ अकरा वाजते सवा
हा वेळ झाल तर रात्री ये होती
आणि सकाळी लवकर उठायचं परत म्हटल्यानंतर झोप लागते्याच दुपारी
हम होय लाग आणि जरा पाहिजेच दुपारी विश्रांती जरा कंबर आहे ते जणले होते कि नाही
संध्याकाळपर्यंत लई
होय होय जर एक दहा पंधरा मिनट लढलं तरी पण जरा असे वाटतील
टाळा जातोय हो मी आता जरा म्हणजे पाच मिनिट झोपायचंच म्हणाल तो बाईल ठेवून एवढं कमप्लीट करायचं आणि तोपर्यंत तुमचा फोन आला मग उठलो आणि रेंज नाही म्हटलं आ मध्ये बाहिर आलो आम्ही म्हंटलं राहू द्या आता हेना क हो आणि झोप पण लाग ना ते करायचंय करायचंय अस वलत खर जरा कंटाळा येतोय ना कंबर एकदम बसून दुखते आले उशीर म्हणून म्हटलं आडव पडूया पाच मिनटं
हा
आणि आता तेी आल्यावर तर ठेवायलाच लागणार आहे ते हाय तोपर्यंतच बोलू दे त्या नाहीतर आता फोनवर पण बोला की मी मध्ये येत काय नाहीतर फोनचा टास्क करायच म्हटलं तर ते पण कुठे बोलू देत त्या बोलू देत नाही
हम् हम ह
बारक्या असल्यामुळे काय मारायला पण येत नाही काय समजते तेवढं आणि रढायचं उलट आणि जास्तच आवाज
आवाज होय हम्म
नसल्यावर करायचं. असल्यावर गप बसायचं झोपली की आणि करायचं जरा. आता दोन दिवस जरा स्ट्रगल करायचं दोन दिवसान मगा हाय निवांत आणि परत आपलं दोन तीन दिवस करायचं ते काय आता कायचं तर करायचं आहे. त्यांना सबमिट करायचंय म्हणून जरा करायचं.
हा
गरम एक खायले उष्ण
होय होय लई उन्हाळा चालू झाले काय पाऊस दोन दिवस एक दिवस पडलंत ह काय.
होय.
ते पाऊस पडल्यावर जरा गार वाट
होय
आणि परत जर होय आणि परत गार चालू
होय जरा आभाळ होऊन याले आत ता आभाळ आलय का ति
आमच्या इकड ऊन आहे. कडक ऊन आहे होय आमच्या इकड लई कडक ऊन इकडं तोंदि घाट म्हणून हा इकडं
हा होय होय डोंगर आहे ना तिकड सगळं.
हा डोंगर आहे आमच्या इथनं दिसतय तोंदि घाट.
हा
तिथं पाऊस आहे आणि आमच्या इथं तर नाहीय निप्पाणीला.
हा इथं पण असत होत की